काय करालाय? जेवला का नाही?
काय नाही बघा. जेवलो बघा. तुम्ही?
आज कुट गेलता.
कुट जवाव? घरातच की.
हम्.
हा.
पप्पा तेन
पप्पा तेन हायत घरात, घरात आहेत.
मग काय करालाय? हम्म.
मे बी असता दुकानकड. आता दुकान बंद करून आलय. हम्. दिवसभर तिकडचं असत दुकाना वर.
हम्म. नाही आणि
का
कवा येणार मग आणि?
तुम्ही कधी येता बगा इकड जेवायला.
वांंगी काय?
आळंबी- आळंबी, वांगी काय?
आळंबी, आता कुटल आळंबी?
हीकड बी. तिकडं?
ह. आमचं
को मामा आणलेला काय?
हम्म मामा, बाबा ब म्हणाला. काल आं आज सकाळी बी.
हम्म.
बाबाबी सकाळच वाकिंगला जाता नव?
हम्म.
तो घेऊन आलता बाबाला गावली.
हम् हम.
मग मामा बी सकाळ घऊनलता आलता.
हा. हा
आणि काय नाही, तुमच्याकडंच सगळं म्हटलं.
काय आमच्याकडे? सगळं तुमच्याकडे.
पाऊसत नाही का हिकडं?
पाऊस नाही आता. तिकडे?
हितं पण हाय कालपस
हा?
इकडे पण नाही म्हटलं कालपासून.
हाये ना काल काल पडला काय तिकडं?
नाही इकडे काल, कालपासून नाहीच हिकडं. थोडा, काल जरा झिरमुट आलता चांगला आजपण
तिकड
म्हणूनच हाय लई.
आणि कुठे सांगालते फोंड्याला नि गेलेसा म्हणून
हम्म
कुठं?
कोण वारलेलं आज?
तिकडं ते आमच्या पाहुण्यांचं वारलं, ते आमचं तेचा मुलगा.
कुठल्या गावाला?
ते माती, तेच माती द्याय गेलतो.
खानापूर, किती किलोमीटर आहे इथनं?
खानापूर हितन किती तीस का तीस की खानापूरा.
खानापूर
खानापूर नाय
कोण गेलतं?
मी एकटाच गेलतो, मी एकटाच गेलतो मी
आ
हम्म
किती वाजता आलं मग?
तवाच आला की दुपार की दुपार आलो ओ तवचा, दोन दोन तीन वाज
हम्म हम्म, तेच मला काय म्हणालते
हं
फोंड्याला जाणारेस म्हणालतेना, मला वाटलं फोंड्याला गेली.
कुठल्या फोंड्याला?
गोव्या, गोवा फोंडा
ते कवा, मी कुठे जाऊ तिकडे?
तूच कामाला मला वाटलं, गेलेसान हे नि म्हणाल तेना घरा, हे नि म्हणालते
हम हम
घरातुन आलंत रे.
तुम्ही ट्रीपला जाताय का? बरा आहे मग.
हम्म आहे बघा. तुमचं कस चाललंय. आमच हाय बर म्हटलय. तुमच कस चाललय.
मी पण बरा आहे म्हटल.
हम्म कधी येणार मग इकड.
त्यांनीच त्यांनीच यायच आता.
आता हेच विचारलंच काय याच.
हे तेच ते ह्याला जा म्हणून सांगितल की. ते जरा ते आमच ते हे करायला पाहिजे. तर नंबर लय असत्यात. नाहीत काय. म्हणून ते तिथं ती ते तिथं दिलं का नाही. तवाच लोक करतय जरा.
ह हा हा
ती मामजी बी आमच्या घरात आहे.
ते मराठी आहे का त्यांचपण. कन्नड मध्ये करायच आहे.
हा ना. हे रेशन कार्ड काढायचं. रेशन काढायच.
रेशन काढा.
नाही नव्ह रेशन कार्ड आमच्या घरात.
हा हा हा हा त्यांच सगळ्यांचच नाही काय. त्यांच कुठं रेशन कार्ड होत. नाही होयता.
दोघांचं आहे. दोघांचं येत नाही काय.
हम्म हम्म ते दोघांचच आहेत नाही काय.
देतोस र.
काय कराय.
हॅलो उद्या ते आयंग
ना इकड पण होतात काढायचे.
हो मम्मीच्या आता मम्मीचा फोन आला मगाशी. म्हणाली अ कुठे होत्यात. तू जातस नाही ना.
हम्म
नवीन नवीन कराय नाही म्हणाल ते म्हणुन नवीन कस कराय काय नाही नवीन कराय नाही घेऊन जायस कीन
हम्म हम्म
मी बी उद्या बाहेर हे जाणार, येतो मी
कुठे जाणार आहे.
ला डॅक्टर ग
हॅलो!
रोहन आहे ना रो भातची
भातच
हा ते रोप असतय कनी तुरकोडी मामीच्या गावाल तिकड
तिकडं
हा. तिकडे कोण हाय ते जुडून खेळणार नाही हे. पाठी मग हेण नाही ट्रॅक्टरला पाठी मग ते हे ऐकाचा गाडा. बारका गाडा आहे. पण तू चलाच गाडा आहे म्हणजे ट हे नाही त्याला टायर बिर काय नाही लोखंडीच बनलेलं आहे र ते. ते डायरेक्ट ट्रॅक्टरला जोडायचा. आणि उचलून न्हायच वर खाली जाते.
ते साऊंड येणार की खाळखाळखाळ
हा, ह.
हम!
भरल्यावर काय साऊंड तेवढा येत नाहीरकम बसल्यावर का?
हम् तेस ना न नाही गाड्या गता
गाड्याते नाहीआहे गाड्याच नाही आहेत. ते पाईपचत नाही ते आ ह ते आमचे एक मित्र आहे, ते मामाझा ते प्रतेम गाडे त्यांचे हे आहे ते पहिला बनवून घेत. गावात आणून टाकायसाठीच दे फक्त हच
हम.
म्हणजे त्याला काय लागत नाही टायर बियर काय नाही, लोखंडाच हे बनून घेतलेलं आहे ते पाठीमाग. ते डायरेक्ट ट्रॅक्टरच्या त्या हिलला घालून घ्यायचं पाठी माग. ते उचलायचं नाही ते. त्याच्यात टाकलच का नाही गुण येत आहे तेवढंच कप्प्यात येत नाहीअस.
हम्म!
ते गुणधणार
तो जाणारस टॅक्टर बघायला.
हम् मामा गेला आईला सांगून गेलाय म्हण.
बलासून.
आईला सांगून गेलाय.
ड्रायव्हरला.
आईला रे! मी बी घरात नव्हतो.
हम्म, तू जाणार मंग.
त्याला लावून दे! माझी गाडी होऊन गेला टू व्हीलर बेळगावला.
हम्म! तू एकटात जाणार आता.
आता काय बघायजेेत फोन करून. सकाळी फोन कराल की बघ कामता एकटंच काय ग
मग तेव्ह मामायेत नाही काय.
नाही गाडी घेऊन बेळगावला गेला तो.
हम्म! खाऊन जा
आणि ते मोबाईल
आं
हॅलो. तुथलं मग ते मोबाईल ते काय देऊन थोडं बंड ना दुसरं घ्या
दुसरा घेऊ का.
ह डिस्प्ले कमी आहे.
डिस्प्ले ला मी त्याला मी विचारल हित हॅलो. थांबा ना हो ऐका.
काय सांगायचं.
आता मी डिस्प्लेला यायला विचारलो त्याला हॅलो.
हा सांगितले. हॅलो. ह ती म्हटली माया कड आली.
त्याला काय विचारलं महितीय? तेवढ्या होत्या काय विचारलं मी.
हम्म.
हे च पाहिजे म्हटल म्हणजे आ आहे ना. म्हणजे हँग व्हायला नको पाहिजे क्लिअर होईल म्हणून विचारल ‌होत. त्याला त्यान काय म्हटलं माहितेय? ते ना मला मंगळवार म्हणे म्हटले आम्ही घेऊन जातो.
हम्म. हा अ.
हॅलो.
तिनं म्हणल्या हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा सांग.
हॅलो रेंज मधे ये.
अ रेंज मध्येच आहे बाहेरच आहे.
ते वर्कशॉप वाला काय म्हटलंय माला
ह.
म्हणजे झाला तर मी करून मंगळवारी हे म्हटलं ना